हॅलो हॅलो
या कार्यक्रमाचे हिले असते पाचष्टेस हॅलो
हॅलो
हा बोल आवाज आला काय
हा येत आहे फक्त जरा रेंज मध्ये जावा ना.
हा हा बर बर आता आला ना
हां हा ह आला आहे
हा हा बोल की काय करतेस जेवलीस
हो जेवले तुम्ही
हा मी पण आताच झाल जेवण माझं पण
होय मग आणि काय
आणि काय नाही बोल की र आज काय चपाती भाजी हेच बनवलेलं
हो रोज काय असं स्पेशल बनव रेग्युलर खाण्यासाठी तेच
ह तुमच्याच
आमच्यात पण तेच असत तर काय असं म्हणजे स्पेशल नसतं कधीतरी सुट्टी वगैरे असते त्यावेळी
हा त्यावेळेस इडली डोसा एक
ह हो जर जास्त आ साऊथ इंडियनच खाल्लं जातं ना म्हणजे सुट्टीच्या हजात कसं लवकर पटकन बनतं पण आणि
पटक बन हा हा होय ते कस इडली डोसा पटकन पण बनतात टेस्टी पण म्हणजे अ चव पण त्याची चांगली असते त्याच्यामुं ते जास्त करून तेच आवडते मुलांना परत घरी पण तेच बनवतात
हो आणि कसं पौष्टिक पण दुसरं काय असं म्हणजे
अ दुसरा आणि कुठला म्हणजे आणि कुठलं रेसिपी आहे आणि तुला कुठली इथ्या बनवता येत्या
हेच मग असं नाश्त्याला बनवायचं असलं स्पेशल तर असं मिसळ वडा सांबार वगैरे कटवाडा वगैरे
हा हा आणि आणि परत कुठले ढोकळा वगैरे
हा ढोकळा पण पण ते काय असं ढोकळा नाश्त्याला जास्त नाही ना खाऊ शकत त्यामुळे ते काय असं ऑप्शन म्हणून पर्याय म्हणून एक बनवतात. आणि ते कसं लगेज पण होऊन जाते असं स्नॅक्स म्हणून खायचं असलं तर. संध्याकाळचा नाश्ता असं असलं तर मग ढोकळा वगैरे आणि आता तर कसं. पावसाचा सीझन आहे मग कनिस वगैरे पण खाऊ शकतो ना.
प हा कणीस वगैरे पण खाऊ शकतो. परत पावसाच्या ह्याच्यात भजी. जास्त करून भजी भजी करतात.
हो भजीचे पण भरपूर भरपूर प्रकार आहेत कांद्याची परत बटाटा वगैरे.
एक परत मिरची भजी हे पाणी आता पावसाळ्यात कसं भजीचं प्रमाण जास्त असते भजी. चहा हे असं आपण खाऊ शकतो. आणि ते जास्त करून आताच सगळ्यांचा मूड तो होतोय. पावसाळ्यात हा. आळूवडी. हा आळू वडी बेसनपिठात आम्ही सगळं कोथिंबीर जिरं ओवा. वगैरे टाकून ते मिळून घेतोय मग त्याच्यानंतर. आळूची पानं मिळतात आळूची पानं घ्यायचं त्याच्यावर ते वडीला लावायचं. पानाला लावायचं मग त्याच्या वड्या गोल ते. रोल्स कराय आणि ते उघडून ठेवायचे उघडून. ठेवल्यावर त्याच्यानंतर त्याची काप करायची आणि तेलामध्ये तेच. भाजून खायच. ते पण छान लागतंय. होय होय. तळलेलं जास्त करून काय होतंय तळ अ तळलेलं. लय तेलकट खूप तिलकट होतंय त्याच्यामुळ कसं भाजलेलं चांगल असतंय. मग त्याच्यामुळे मुलं पण कस आवडीनं खातात भाजलं तर. तेलकट पण लई म्हणजे जास्त शरीराला चांगलं नाही ना.
अं हा.
हां.
भाजून पण छान होतंय. फक्त कसं अ तळलेलं आता जास्त म्हणजे कधी तर केलं तर सगळी तळूनच. करत्यात त्यामुळं आणि मला कसं आमच्या घरात काय भाजूनच करतात सोडा. पण असं रेसिपीमध्ये तेन जास्त तळलेलंच असतंय, रेसिपीमध्ये असं कधी भाज लेलं वगैरे नसतंयच.
नसते ते तळूनच दाखवतात रेसिपीमध्ये तळलेलंच दाखवतात. ह आणि आणि कुठला पदार्थ.
चं पीठ वगैरे कसं बनवताय तुम्ही.
इडलीचं पीठ
रेंज नाहीये का तुम्हाला.
भिजवत ठेव काय ते.
रेंज चालल्या म्हणजे आवाज कट व्हायला लागलाय.
तांदूळ उडीद डाळ आणि पोहे हे भिजवत ठेवतोय. दुपारी आणि संध्याकाळी ते वाट करून ठेवतोय आणि सकाळी त्याचा आपण इडली उतापा डोसे आपण बनवू शकतोय.
त्यात इनो घालताय का सोडा.
अन चांगलं होतं फुगतात आणि त्यात सोडा पण टाकायचं जरा.
होय पण डोसाचं पीठ बनवताना काय. तर हरभरा डाळ पण घालतात ना म्हणजे ते.
हा हा डोश इडलीचं मी सांगितलं डोश्याचं कस डोसा. त हा हे हरभरा डाळ घालतात. ते कसं मऊ पण ये तो एक प्रकार त्याला. मऊ पण येते कुरकुरीत पण कशाला येते उडदाची डाळ पण घातलं तर त्याला. कुरकुरीत पणा येतोय. आणि मऊ पणा येतोय ह्यो घाातला क नाही डाळ ह्याची हरभऱ्याची त्यान मऊ पण येत.
मऊ होतात काय.
होय त्याच्यान मऊ होतात बघ द बघ ना एकदा करून त्याच्यान मऊ होतात.
हो आणि काय ते पीठ पण कसं एकदा बनवलं म्हणजे दोन तीन दिवस तर फ्रीजला ठेऊून सहजच. आपण खाऊ शकतो म्हणजे त्याचे आपे बनवता येत ते इडली डोसा आंबोळी.
डोसा आंबोळी हा बनवता येते आपल्याला.
ह आणि ते बाहेर म्हणजे जायचं म्हंटल्यावर कसं बाहेर. तेव क किती म्हणजे आपला पोट पण भरत नाही.
पोट पण भरत नाही त्यात पण एक दोन असतात होय होय जास्त. आणि क्वांटिटी कमी असते म्हणजे दे दा देतात पण कमी आणि पैसे जास्त. देतात त्याच्यामुळे ते घरात बनवून केलं तर ते चांगलं लागतय.
घरातच आता सध्या तरी आत्ताच्या ह्याच्यातली सगळी घरातच बनवतात. कोणत असं असतंय जे चुकून बाहेर गेलं तर खायचं वगैरे.
खायचं होय म्हणजे बाहेर कधीतरी आपण आता फिराय वगैरे गेलो. समजा आणि रविवार जास्त रविवारी जास्त करून जातात लोक बाहेर खातात. बागेत वगैरे फिरायला आणि ते बाहेर. खाऊन येतात अ समोसा समोसा पण म्हणजे छान लागतय समोसा आपण.
हा आणि समोसा पण समोसे. से काय आपण ह्याच बी बनवू शकतो घव्हाच्या पिठाचं पण आणि मैद्याचं पण.
मैदा आणि गव्हाचं पीठ दोन्ही एकजीव करायचं त्याच्यानंतर. त्यात ते मळून. त्या त्याच्यामध्ये बटाटे भाजी घालून ते पण आपण करू शकतोय समोसा. आणि तळायचं ते ते पण छान लागत.
न त्याच्यात.
हा म मटर काय.
हां,
हात. नाही ते जास्त करून कोण घालत नाही ते हेच घालतात बटाटे बटाटेच घालतात बटाटे भाजी. अ त्याच्यामुळे कस खुसखुशीत पण होतात आणि छान लागत ते पण मस्त लागत. समोसा.
हा म्हणजे बेकरीत कसा. तर ना त्याच्यात मग बटाट्याच्या भाजीतच ते मटर पण घातलेले असतात मग जरा तेच. टेस्ट वेगळे येत तिच्यात. कस सॉस पण वेगळ चटणी त्याच्यासोबत वेगळीच असते टमॅटो नस''--'' त्या चिंचेची कायत चटणी असत्या ना.
चिंचे ची असते आणि सॉस पण असते त्याला कधीतरी सॉस देतात चिंच देतात. सॉस कधीतरी चिंच पण देतात. चिंचेच पा -चटणी असतात.
हम्म! आणि काय असं स्पेशल बनवता मग?
आता आणि काय स्पेशल म्हटलं अस इडली डोसे उत्तप्पा आणि आम्ही पिठ एक पि ते पिठाच धपाटे सांगितलं ते पठ एक जीव सगळे करून एक डाळी पीठ अ थालेपीठ, थालेपीठ पण त्याचे धपाट पण बनवता येतात. अ ज्वारी च पीठ, गवा च पीठ, उडदा च पीठ, सगळं पीठ एकत्र करून घ्यायचं त्याच्यानंतर त्यात जिरं, लसूण, त्यात का चटणी वगैरे घालून आपण ते मळून त्याच धपाट पण करू शकतो. ते पण म्हणजे पौष्टिक असते ना मुलांना ते पण म्हणजे पौष्टिक पण आहे खाण्यासाठी. मुलं आवडीने पण खातात. ते आपण स्वास बरोबर खाऊ शकतोय, चटणी बरोबर खाऊ शकतोय, दह्याबरोबर पण खाऊ शकतोय, चटणी दही हम्म दही जास्त आपण दही बरोबर खाल्ला तर ते छान लागतात.
आत्ता काय भरपूर पदार्थ आले सोडा, फास्ट फूड पण आहे, पण फास्ट फूड काय बनव
फास्ट फूड हा फास्ट फूड बनवू शक ते पण कनी ते शरीराला चांगलं नाही. फास्ट फूड काय चायनीज मध्ये ते नूडल्स येतात, गोबी मंचुरियन येतात, नूडल्स राईस भात येते ते, ते काय शरीराला चांगलं नाही, ते आपण बनवू शकतोय पण ते कसं आताच्या युगात झटपट आहार म्हणून ते सगळेजण खातात, पण ते काय शरीराला पण चांगलं नाही आणि आपल्याला ते पुरवडणार पण नाही. त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे नाही जाता आपण हम्म, त्याच्याकडे हा त्याच्या अ म्हणजे हा ते शरीराला पण हा -हानिकारक आहे, त्याच्यामुळे शरीर पण तब्येत पण बिघडू शकत त्याच्यामुळ‌. दररोज दररोज खाणं ते का शक्य आहे का नाही. ते कधीतरी आपलं खाल्लं तर महिन्यात एकदा ते चालते. खर दररोज दररोज आपण हे बनवणं नाही चांगलं नाही ते शक्य आणि परत मॅगी पण बघा मॅगी पण कसं मॅगी खातात. मुलं म्हणजे आठवड्यात एकदा हा आठवड्यात नाही एकदा चालते. चाल खाऊच नये. करू नये पण थों लहान मुलं त्या मॅगी जास्त पण मुलांना आवडत्या. पण म आठवड्यात एकदा दिलं तरीचालते किंवा महिन्यात ना एकदा. पोरं खरं तेच जास्त करून तेच आवडीनं खातात मॅगी.
मॅगी खातात पण असं हे आत्ता जास्त पिझ्झा, बर्गर, असल्या गोष्टी चालल्यात पण
पिझ्झा, बर्गर हे पण नाही, हे पण चांगलं नाही शरीयला पिझ्झा बर्गर क दररोज नाही चांगलं कधीतरी आपण पण मड म्हणून होऊ शकतो पण असं दररोज नाही बाबा की चला पिझ्झा असं नाही.
हा दररोज नाही दररोज म्हटल्या आपलं रेग्युलरच चपाती भाजी. किंवा अस पोहे उपीट, पोहे उपीट खात नाही बऱ्यापैकी पण ते शरीराला पच ण्यासाठी
पचण्यासाठी. बरं आहे ना आणि पोहे जास्त करून नाही खायच त्यांच्यान पित्त ही वगैरे असं होत. अ उपीट एक वेळ चालेल. पण पोह्यानं कसं पित्त वगैरे होतं त्याच्यामुळे पोहे पण दररोज नाही नाही केलं तरी चालते. पण थालीपीठ करायचं उडली डोसे होता पण हे केलं तरी चालत उपीठ केलं तरी चालत. पण हे करू नये काय ते पोहे काय शरीराला जर असं पित्त वगैरे होते ना त्याच्यावर ते काय चांगलं नाही दररोज दररोज काय करणं. नाही.
ह शेवयाचं उपीट पण छान होतेय ना, शेवया गोड शेवया पण छान आता तर काय त्याच्या म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे त्यात फ्लेवर आलेत.
होय होय, हं मॅगोच्या प हां मँगोच्या अस तेच मँगोच्या फ्लेवरमध्ये असते, ऑरेंजच्या फ्लेवर मध्ये असतंय, सगळ्या ते दोन तीन प्रकारचे फ्लेवर हयेत. च्या शेव्यामध्ये, त्याच्यात आपण कुठलं मँगोच पण छान लागतय.
हं.
हम्म.